हॅलो.
हॅलो.
हॅलो, हम्म बोल ना.
हा बोल, झोपणारे. थोड्यावेळान कॉल करते मग मी तुला, झाले तुझे भांडे?
नाहीना बाकी येना डुग्गीला झोपी लावती ये बाहेर पाऊसच चालू आहेना ग, तू कर लागल तर कॉल मी नंत नंतर घासल काही नाही अडचण. हम्म, मोबाईलच फ्री झाला पाहिजे तुझं बाकी काही नाही.
हा झोपणा खाली. लय त्रास देऊ लागला ग.
हा गं मुलं त्रास देतात ही पण लय त्रास देतीये. तू झोपती, मी किती वेळेच झोका देतेय तिला अग त्यांनी पावडर घेतलं ते पावडर टाकलं एकमेकांच्या अंगावर.
काय बी करतय हीबी तशीच हे तसेच भांडणं करत राहते.
ह ना.
म्हणल ह्याला शिकायचंय एक हम म्हणला ह्याला शिकवत जाय कहीपण एक राय कंद तव्हा शिकील ना?
तो तिलाच मारत राहतो ती काय ती काय शिकवाल त्याला.
हम् . हम्म. विचित्रच लय तो.
कशाचे ग! मुलं तसेच असतात.
हौ.
विचित्र काय नायते तेे बाहेर पाहतना.
हम्म तेच ना. शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे आता मुलांचे आपले.
होतील ना हुशार हाय आपल तशी बघायला मुलं तर
दुसऱ्या मुलापेक्षा तर खूप हुशार आणि खूप रिझल्ट आहे आपल्या मुलांचा.
होना कॉम्पिटिशन सगळं आपलं. दुसर काही करण्या कक्षा मुलांना वेळ दिलेलाच परवड नाही आपल्याला.
चू या वर्षी हो नाही मला वाटलं हो तू यावर्षी त्यांची शाळा चेंज करशील.
करायचा आहे मग बजेट नाही राहत मग एवढं दोघा दोघांचे नाही झापत. नाही आतापसूनच म्हल्यार आहे का नाही आमच्या माग दरवर्षी एक लग्न राहत. बस.
नाही आणि ते प्रत्येक वर्षी आणि प्रत्य. प्रत्येक वर्षी हो ना प्रत्येक वर्षी त्यांची फीज पण वाढत जाती ना परत.
तेश आहे ना. दरवर्षी एखादं लग्न राहतच आमच्या मागास.
हो आणि कसं असतं माहितीय का आता तो तसा बसा बघायला गेला तो हुशार आहे बर का. आणि अजून थोडं नादन आहे तोपर्यंत करेल तो येढ्यासारखा. आणि मग नंतर हुशार होईल तो म्हनानेच.
सुंदर आहे मराठीच हॅन्ड रायटिंग एवढं सुंदर त्याच याच पहि्याच वर्ष.
हवा.
मराठी.
हव का नाही बाई माझ्या साईच हँड रायटिंग एवढ. म्हणजे हे नाहीय पण मग करता करता करेल तो पण मला असं वाटतं हो का.
पहिरला मस्त हॅन्ड रायटिंग हे.
नाही माझं इतकं सुंदर आहे आणि त्यांचं पण इतक छान आहे अगं. पण माझ याच तर अजिबात नाहीये मग तेवढ्या बाबतीत. मला त्याच्याकडून अपेक्षा राहतील त्यांनी चांगली हँड रायटिंग काढावं. हम्म.
मराठीच चांगलंय.
हा का नाही त्याच मग इंग्लिशच थोडं बरं आहे पण मग.
लहान राहते का चांगलं काढते ते दुसरी तिसरी गेले का पोरं हल. गरजेपणा करते मीच मला माहिती आहे ना देवजीवरून सांगते.
आणि नाही त्यांना बोलवणच फायदा नाही त्यांना अभ्यासच तितका करा तो.
नाही साईल हँड रायटिंग शिकायची. ना तर दिवजाची वही घेऊन जाय पाहिज त हँड रायटिंग ची. अशी मस्त हा तिला सांगाव लाग एक दे म्हणून सईला. म्हणजे जसं पुस्तक ऐक ना तू जस. जस पुस्तकामध्ये लिहितो का आपण तसच सेम दिशा हँड रायटिंग. पाय तो तस पुस्तकात छापलंय आपण ते प्र. प्रिंट आउट म्हणजे नाही त्याच क्ला. नाही करसु नाही ना त्यांना.
नाही यांना पण नाहीये गं करसु नाही पाहिजे मुलांना तू म्हणती पण.
हा पण मग ते स्टेट बोर्डला प्रॉब्लेम येतो. आग़्ग.
आता नाही पण पुढे येइल प्रॉब्लेम. हो ते वंशांना पण नाही वाटत करसु चे
ते करसु त आठवी पर्यंतच चालते मग नववी दहावीला हेच ला.
हा हा मग ते खूप प्रॉब्लेम येतो स्टेट बोर्ड ला पुढे.
हा ते हेच झालं ना माझ्या भाषेत तसं चालतं ना तिला ना मग नववी दहावीला. क ते कर्सु लिहायची सवय होती ना तो प्रॉब्लेम आला. तुझ का आशी प्रॅक्टिस कराव लागली तुला मग माझं बी माझं बी काय होत.
त्यांच्या हिशोबानेच करता म्हणून
नाही माझा काय प्रॉब्लेम नाही मला ना साध लिहिता नाही येत मला कर्सु च लागते माझा असा प्रॉब्लेम आहे परत सुट्ट सुट्टं सुट्टं सुट लिहायं लागलं माझ्यावरून चांगलं मला जमतच नाही
ह ह मला आवडती बरं का करसू पण मग करसुचा हाच प्रॉब्लेम आहे तो फक्त बाल वर्गापर्यंतच त्यांना शिकवलं बरं का त्यांना के जी पर्यंत शिकवलं यांना मग ते पहिलीपासून त्यांनी कर्सूच बंद करून टाकली पोरांची
हो ना आता येच मला नाही आवडत करसु मला खूप आवडत करसु
हा के जी पर्यंत होती पण
आणि आपल्या दौलताबादला सीबीएससी पॅटर्न झाला ना लागू
हो मग किती दिवसांनी आता जिल्हा परिषदला पण
हा कंपल्सरी झाले म्ह ते आता
कंपल्सरी झालय आज चौकलं
हम् कंपल्सरी झालं
हो कॉल करते तुला
हो